झालं, जेवणं वगैर?
हा... हॅलो... लई स्लो यायलाय तुमचा आवाज
आ... परत कमी झाला का... वेट
हा... मगापेक्षा पण कमी ए
नई... ॲक्च्युली मी फुल व्हॉल्यूम केलेलं ए... काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळे ते
हा... मोबाईलचं कायतरी इश्यु... त्यामुळं... झाले तुमचे सग बेॉल.
हा... नाही ना, माझे हे दोनच... कॉल झाले... ते पण एक को... कोण जेंट्स... कोणीतरी होतं, मग मी म्हंटलं... नको बाबा... हेच्यासोबत आता एखाद कॉल केला तरी ठीक ए... तीन चार कॉल... त्यांच्यासोबत कोण बोल कोण बोलणार, म्हणून मग मी... कट करून टाकला. हा... मग तुमच्या जवळ एक कच झालय... आता मला अजून किती... तीन करायचे. तो एक आता कन्सिडर केला नाय नाही केला काय माहिती... मी तर लगेच कट करून टाकला होता. पण तुमच्यासोबतचा एकच झालेला ए... आता अजून तीन
हा... ह्यालाच
हुं हुं... हा तुमचा ए ना आता? म... अजून तीन राहिले... तरी, तुमचा झाल्यावर इमिजिएटली मी करीन.
हा... मग तीन राहतेत
तुमच्या सोबतच अजून झाले तर ठीक ए... तुम्ही पण कर.. करून घ्या
हा... इथंच पाच करू आपण
हुं... हुं हुं
ते जेंटसोबत... नकोच वाटते बोलायला
कोच वाटतं... ऍक्च्युली... काय बोलणार ना आपण त्यांच्यासोबत... आपलं आपलं ठीक ए... लेडीजचं वेगळं असतात बघा... तुम्ही डिलिवरीचं बोललात... हे बोललात, ते बोललात फरक पडतो, आपण... त्यांच्यासोबत काय बोलणार असतं असं... म्हणून म... पहिलं म्हणजे, मला व्हॉट्सअप वर आलेलं, मग... मी म्हंटलं... लेडीजच असेल, असं करून... मग मी कॉल केला तर ते जेट्स निघाले... मग मी कट करून टाकला... जाऊ दे म्हटलं आता तो, कन्सिडर होईल... नाई होईल... नाहीच होणार बट ऑफकोर्स हा, तर मग... सोडून दिलं, मग मी... हा... मग मी सोडून दिलं... जाऊ दे म्हटलं
मला तर... जेट्सचे चार, पाच मेसेज आणि कॉल... मॅडम कॉल करू का ओ कॉल... मी म्हंटलं, जेट्स असेल, तर मी बोलणारच नाई... हा
तुमच्या जवळ ए आम्ही
मी त्यांना रिप्लाय काय दिलं, मला जेंट्स असेल.. तर बोलायचं नई नाई मॅडम... काय प्रॉब्लेम ए
अरे काय प्रॉब्लेम म्हणजे... नाई... बघ... बिझनेस आहे, क... आपलं कलीग ए... तर त्यांच्यासोबत, कामाचं बोलू शकतो. हे असं... फा... असं, आपण जनरलमध्ये काय बोलू शकतो?
हम्म... तेच ना
टॉपिक म्हणजे... बोलायला काई प्रॉब्लेम नाई... पण काही मिळत नाही, टॉपिक काई... आपण काय बोलणार? टाइप गो... गोष्ट होऊन जाते ॲक्चुअली... हा... तेच जेन म्हणून नॉलेजचंच बोलायला लागतं... अन ते असं आपल्याला कसं नॉर्मली... आपल्यासोबत कसंही... काहीही बोलू शकतो असं
तेच की
हम काय जेवण बनवलंच तुम्ही.
हाज आमट आहे तर चवळीची भाजी चपाती शेवग्या च आमट.
अरे वा वा वा आणि पिल्लूच वेगळंच असेल ना काहीतरी.
हा तिच दा भात वरण वगैरे.
ह हम् आता ते अजून हेच खात असेल ना जरा थोडंस. ह हे. तिकट बििकट असं काही वेगं नसेलच खाातं आपल्यासारखं नॉर्मल.
वरण जेव्हा बनवतो ना एक मिरची घालतो.
हा हा.
मग त्यात थोडं एवढं अजून नाहीय.
नाही तेच दोन वर्षाचे होस तोपर्यंत मग आपल्यासोबतच. आपल्यासारखं पण खायला लाग लागतील मग.
आत्ताच जी होती ती ना चपाती वगैरे असं दात नाही तरी त्याला चावती. हरड्यान न नोड्या.
म्हणजे कठी असात खरच क असतात आज. काय नाही बनवलं मी ॲक्च्युली कायच झालं मी काल ते वैभूवलक्ष्मीचं उद्यापन केलेलं.
हा..
ललेलं तर ते खीर जास्तच राहिली आहे मग आता माझं. ते काय जास्त दिवस असं प्रसादाचं वगैरे राहू नय द्यायचं ना मग आझता तेच. थोडंसं अजून काहीतरी बसा तेच संपवाय तर,, टार्गेट आहे माझं असं पण मिस्टर माझे बाहेर गेलेले आहेत. कामासाठी कंपनीच्या तर मग आज येतील संध्याकाळी म्हणा. पण मग मला आज म्हटलं काय स्वयंपाक नाही काय नाही आज आपण हेच संपूयात. संध्याकाही करीन मग स्वयंपाक आज म्हणून आज काही केलंच नाही मी.
मुलगी जॉब त इकडं आहे का.
हो मुलगी माझ्यासोबत नसते. मुलगी माझी तिकडे असते तिच्या जॉब साठी. पुड्याला असते हम्मम्. माझं माहेर पुण्यालाच आहे तर मग कसं जाणणं होत असतं. पण आता हे इकडे भरुच म्हणजे लांब पडत बरच.
हा बरोबर.
त्याच्यात रिझर्वेशन नाही मिळत मग. ट्रेनचे तर मिळतच नाही असा प्रॉब्लेम आहे. तत्काळ म काढायला लागत. तर मग तटकाळाचं डबल तिकीट होऊन जातं सगळं प्रॉब्लेम आहे तरी पण गरज म मस्त असलं तर करावं लातं.
हा ते तर करावंच लागतं बरोबर.
तर मग मग म आणि तत्काळमध्ये सुद्धा मिळत नाही आजकाल असं झालेलं.
हा आ मला मुंबईच मी तीन दिवस ट्राय करते आज काढल.
नाही नाही नाही तत्काळमध्ये सुद्धा मिळत नाही म्हणजे ते एकदम. हो आजकाल सगळं मागतात ना ओ टी पी मागतात आधार. त्या नंबर हे ते ते माणूस करत तेवढ्यात तर ते. जात टाइम संपून जातो म्हणजे ते एकदा प्रोफेशनल असतात ना. मग ते एजंट वेजंट घ्या आणि त्यांना पाचशे रुपये द्या म्हणजे ते सगळं वाढवा जाऊन जातं. मग मी काय केलं होत तेव्हा मस्ट होतं तेव्हा. मी सरळ दोन टप्प्यांनी जायचे इथून बॉम्बे बॉम्बेहून पुण्याला. अशा दोन ट्रेनचं रिझर्वेशन करायचे मग ते तरी म्हणजे मिळून जायचं. आता ते पण खूप हेक्टिक वाटायला ला लागलंय आता त्याच्यामध्ये काय हो आता दिवस जातो पूर्ण म्हणजे इथून बोरेवलेला ह्म ह पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग म जातो माणस सकाळी निघाल की संध्याका
हम्म मिनिमम एक अर्धा दिवस तरी पाहिजे जायला यायला
हां म्हणजे आणि मग दोन दिवस माझ्या ट्रॅव्हलिंगमध्येध्ये गेली दोन दिवस तरी चार दिवस म्ह कायल म्ह त्यापेक्षा आपण काय करू ट्रॅव्हल्स मला बिलकुल आवडत नाही ॲक्च्युअली पण म आता म लास्ट ऑप्शन ते चूज केलेलं आहे ट्रॅव्हल्सचंच रिझर्वेशन काढ. ते कमीत कमी झोपून जातो माणूस पण ते काय होत माहितीय काय? तर कुठेतरी रात्री कुठे पण थांबवतात ते वॉशरूम साठी आणि मग तिथे. हे आपल्याला नको वाटतं उतरायला असं होऊन जातं कोण लेडीज असतात. प तरी पण जरा तो खोटा अनाज वाटतो आणि आणि कसं आपल्याला कधी पण एकदा तरी जेमते. चर्च मे गेले ते एकदाही थांबला नव्हता. तू डायरेक्टली साडेसार सकाळीच पुण्यालाच थांब थांबलेला. ते पण अवकड काम होन जात. ते पण अवघड कामावून जातं पण आता मी फायनली तोच ऑप्शन चूज केलं कारण हे दिवस दोन दिवस माझ्या अशीच ट्रॅव्हलिंग मध्ये जातात मग काय मूर् दुःखपण आहे म्हटलं जाऊ द्या तर ट्रॅव्हलस एक मात्र उपाय राहिलेला आहे माझ्याकडे मग आता मागे पण दोन वेळा गेली ना मी तर मग तस. केलेलं मी ट्रॅव्हल्लचचे जे रिझर्ववेशन काढलेले तेच बरं पडतं म्हटलं जाऊ. झोप पण होते ते वॉशरूमच कस असेल जिथे असेल तिथे थांबायचं नाही तर नाही.
हा आता खरं म्हणजे त्यां टड्रायव्हल मध्ये वॉशरूमवढी सोय करायला पाहिजे आता
नाही आहेत ना इंटरसिटी वगैरे दोन एक दोन निघाले आहेत इंटरसिटी तर मला माहिती आहे बाकी अजून माहिती नाही. इंटरसिटी एक आहे त्याच्यामध्ये आहे ट्रॅव्हल हे वॉशरूम
हा कारण अस एखाद प्रवास असेल किंवा अस रात्रीच्या वेळेस उतरत.
ना जातच नाहीत म्हातारे कोत्याारे तर नाहीच जाऊ शकत ट्रॅव्हल्सने त्यांना तर कसं असं फरक पडतो ना त्यांच आता आम्ही थोड्या वर्षांनी माता पिकत. म आपणसोतलाता ठीक आहे. पण म्हणजे मग काय होतं काय काय एक प्रॉब्लेम वाढत जात त हो असं. नाही की अ सगळ्यांच सेम असतं कोणाला काय असतं. काय रात्री वॉशरूमला त्यांना जायलाच लागतं मग ट्रॅव्हल्स त्यांना ऑप्शनच नाही राहत.
हा आमर
हम्म आणि ट्रेनचे रिझर्वेशन मिळत नाही असं सगळ. हो प्रॉब्लेम येत.
त्यामुळे आता वॉशरूम सेय करायलाच पाहिजे श
ह एक एक एक आहे एक. आहे मी तेवढे माहती मला इंटरसिटी म्हणून बसे त्याच्यात वॉशरूम आहेत पण आहो ते पण ऐकलेलं ते इंटरसिटी जे बस आहेत ना त्यांना कुठेतरी कुठे सा खाल्ली बंगलोर साईड लाुठ ते काय तर साऊथ. साईड ला तिथे दोन चार बसला अ हे लागले आग लागले. पूर्ण बसलं बिकॉज ऑफ त्यात असं माहिती नाही आता हे खरं खोटं. कणाला माहिती नाही का आपण काय हा डिटेल मध्ये नाही गेलो. म्हणून ते कदाचित काहीतरी असेल प्रॉब्लेम म्हणून मग ते चालू पण नसतील घरा आणि लोक पण कसं हो. एज्युकेटेड असू दे नसू दे नीट वापरत. पण नाही असं होऊन जातं ॲक्च्युली खूप क्लनिंग ठेवत. तो प्रॉब्लेम आहे क्लनलीनेस ठेवायला पाहिजे.
आता आपण घरी जसं राहतो तसं राहत नाहीत गेले की कोणाच पण आहे वस्तू हम्म.
अहो ट्रेनमध्ये चक्क रस्ता असं खिडकीतनं दडम दन बाहेर टाका म्हटलं अरे. काय तू स्वच्छ आदा अभिहण असं बागलसारखंच काढलेलं आहे म्हणजे कुणाचा कानावर खूपण न्या जातं असं होतय ते म्हणजे ते चुकीच आहे
हा जस आपण घरात राहतो ना तस सगळीकडे राहायला आप
मग सगळीकडन राहायला पाहिजे तुम्ही रस्त्यावर कचरा करणार स वेळी केरकचरा तुम्हीच करणार मग कसं काय होणार कसं काय साफसफाई होणार असे तुम्ही बाहेर देशात जा आता तुम्हाला फाईन आहेत तुम्हाला चुकून अगो अहो रस्त्यावर काय दिसणार नाही चुक कोण पण कच नाही दिसणार आपण म्हणतो आपलं भारत देश खूप खूप महान सगळे संत देव सगळे मंदिर सगळंच सगळं इथेच आहे आणि आप आपण काय करतोय त्याचं त्याचं काही करत नाही आपण आपण त्याला ही धरती ह ते सगळीकडे खराबी करूत त्याच्यापेक्षा मग ते लोक बरे की त्यांना कमीत कमी तेवढी तरी बले काही खाऊ देत काय? बऱ्याच गोष्टी ते पण ते कमीत कमी बाहेर कचरा नाही करतत रे बाई
हा तेच ना.
सगळ्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे हे हम् चला आता पुढचं जनरेशन करेल ना असं वाटतं चला सगळ्यांना असं वाटतं आपणच घरातून सगं प्रत्येकाने शिकवायला सुरुवात करायला पाहिजे आपल्या छोट्याशा हा हा आम नाही आम्ही तर नाही बाबा घरात नाही नाही स हे आपण सांगू नाही शकत नाही सांगू शकत कोणाला ते वेळ कोणाला होल्ट होत ऍक्च्युअली असं होतं म्हणून आपण सांगू तर नाही शकत स्वतःलाचला त्याला कळायलात जे असे आहे की आपण आपलेच एरिया आणि हे खराब नाही करायला पाहिजे ह चलो हां मी करते हां ओके बाय
ओके बाय